हॅलो!
काय नाही काय चाललंय?
काही नाही बसली.
हा हा पोरं बसले क्लास मधे देवीच सारखं सारके मार ईकडून तिकड. पहिले का इतक्या?
नाही ना. या रुद्रा आणि शंभू कान.
बसलेले आहे ना
हम्म टी का घेती क्लास?
हा क्लास घेते, मम्मी बसल्या निवांत. का भाजी करते?
मी आता गिलका करते ना.
कची वजी करते कशी करशील ग?
आता ते काय हेच आपला अभ. ते नेहमीचत मिरची मठ वा आप आपलं साध साधच हो म्हणजे आपली पातळ आपली नाही नाही पिठायची. जे नाही आपली कोरडी आता त्याला जास्त गिलक्याची भाजी लागते, गिलके लागता ना. म्हणून मग मग आपलंच आता
साधी करते ग मीठ, मिरची मसाला टाकून.
तुम्ही मिसळ कशी करता ओ? हम् मला मीसळ करायची आहे उद्या सकाळी करीन म्हटलंत मग.
ह हा बरं गे रेसिपी लीहुन मग सांगते मी तुला.
हा. द्या ना मग मला पण फोन हो सांगा.
मसाला तयार करायला आहे ना, खोबरं, कांदा आणि एखादा टोमॅ त भाजून घ्यायच व्यवस्थित लाल अस धणे हा एखादं टाकायचं, थोडं नॉर्मल जास्त नाही टाकायचं अर्धच टाकायचं.
हा हा.
कशी भाजी करायला काळ हे मसाला तयार करतो तसच घ्यायचं त्याच्याबरोबर धणे घ्यायचे थोडेशे थोडेशे अ लाल पांढरी तिळ घ्यायचे
हा हा आणि आपो खसकस नाही ना टाकते?
नाही नाही खसखस नाही टाकत. पांढरे तीळ टाकायचे आणि त्याला थोडेसे भाजूून घ्यायचे ते असे फुलले पाहिजे व्यवस्थित. ते भाजून घ्यायचेत भाजायचं तेन सगळे जण बारीक करायचं ते पण कोरडं आणि मग नंतर मसाला हा कांदा खोबरं हे बारीक वेगळं बारीक करायचं म नंतर दोन्ही एकत्र करून गस पाणी वगैरे टाकून घ्यायच्या बारीक करून चांगलं परतून घ्यायचं तेल बिन चांगली फोडणी दे तिक परतून घ्यायचं चांगलं.
हां हां.
म परतून तेल सुटलं का मग त्याच्यामध्ये मोडा आलेली मटके टाकून द्यायची. म मटकी पण व वेगळे थोडीशी शिजवून घ्यायची. थोडी त्याला फोडणी द्यायची, मीठ टाकायचं, तेल टाकायचं अ म तेलाची फोडणी द्यायची म मीठ टाकून उकडून घ्यायची थोडी नॉर्मल उकडायची गरम हा थोडं
हां हां हां.
थोडसा गरम करून घ्यायची ती. हां.. आणि मग मसाल्यात टाकून द्यायची.
अच्छा अच्छा.
आणि मग मसाला तसेच शिजवायचे कुकर मध्ये, नाही शिजवायचे. अशी कडईत शिजवली का छान होते.
हा मग ते आरगं उतरतं ना त्याच्यात
हा.
हम्म. हम्म.
ते काय लोखंडाच्या कढईत शिजवतात तिच्यामुळे छान लागतो.
हा म ते शेवटचं लोखंडाची चवच वेगळी राहती. माझ्या काय आहे लोखंडकडे मी त्यातच करत
ह कर ना मग त्याच्यातच. करायची लोखंडाच्या याच्यात भारी लागते, कोणती भाजी केली ना ती छान लागते.
काय का काळी भाजी, तर खूपच भारी लागते तेच ना.
तेच म्हटलं यांना विचारून तू बघू. तर मी मटकीची काय रेसिपी मला तेन करायची आहे. यांचा लय दिवसाच चाललं मटकी कर उसळ. म्हणजे मीसळ करा असं.
हा हा, करायची ना.
हम्म.
आता परत पाहिजे असेल तुम्हाला फोन कर परत करायच्या वेळेस.
चालेल ना, मग तेव्हा बघू. तेच म्हंटल
आणि पण मिसळ मसाला टाकायचा बर का त्याच्यात, आपला साधा मसाला थोडा. मिसळ मसाला दुकानातला किंवा है ना ह्याच्या इथला आणायचा. नाशिकवरती नाही का भद्रकालीमध्ये भेटतो नाशिकलाच, तिथून आणायचं. हम्म. सोमेश्वरवाल्याकडं. हम्म, तिथं आहे ना तो मसाला खूप छान असतो. नाही सुट्टा असतो, पण मग छान असतो तो. त्याचा वास वगैरे खूप छान येतो त्याचा, मस्त लागते भाजी.
हा हा हा.
तो मसाला टाकायचा आणि आपल्या काही मसाला टाकायचा.
हम्म नाही जाऊन गेलो का म आणावं लागल ना.
हा.
हम्म जायचंय चालू आहे जायचं म्हटलं, एक एक दोन दिवसात जाऊन येऊ. आन मग गाणं म्हटलं.
हा तिथे घेत. तिथं मग पावभाजीचं घेऊन यायचं. थोडसं असतं पण छान असतं, म्हणजे आम्ही आणलेलं नाही पण मग.
भरतो का?
हा तो पण सुटतात शंभर, शंभर रुपयायची घेऊन यायचे ते पण. हांं हां.
हा आणावच लागल इकडं हे अशी इथली पॅकिंग घ्यायची तर म.
हम्म. घरगुती तो म्हणतो, घरगुती बनवलेली राहत आणि छान लागते त्याची टेस्ट पण. म्हणून आमचं ऊस वेगळे लागतील.
हम्म हम् हम. तेच करावं लागल गेल्यावर.
हम्म मग हेंना काय हे दोघंही म्हण हे दोघंही म्हणता ना, हॉटेलपेक्षा घरची चांगले लागते.
तेच तेच.
हा.
हम्म हम्म हम्म. आज काय प्लॅन तुमचवालं, काय भाजी करु राहिला?
भाजी आज भाजी नाय करायची आज आम्हाला, बाहेर जायचंय जेवायला.
आज काय विशेष?
आज मम्मींचा बड्डे आहे ना.
हा कां.
ह..
हा. अरे बापरे मग कोणता हॉटेलला?
हो आता अजून काही ठरवलं नाही, कोणत्या हॉटेला जायचेय. जाऊ थोड्या वेळानी आठ एक वाजता.
कोण कोणते आलं.
हम्म.
हम्म हम्म. तेच म्हटलं
हम् हम. बाकी काय चाललंय. संध्याजींचा बी फोन आलाय वाटतं. दीदींचा?
दिदीचा त्यांदिवशी वाढदिवसाला आला होता. हं चालू होतं, काकूच्या अंकल त्या अंकलच्या घर भरणीवरून विषय चालू होता.
काय?
म्हणी कोण कोण आलं होतं, मला फोन नाही आला, मला नाना न येना मेसेज त्याला तर आनंद नाही आस तसं मग यांनी फार दुसऱ्या दिवशी बघितला म्हणे.
हां का.
हम्म. मग ये म्हणे मी बाकीच्यांना कोणालाच फोन म्हणजे कोणालाच फोन नव्हते म्हणजे मला एक तिला मेसेज टाकतं होता. म्हंटल नानान टाकिल होतं म्हटलं त्याचा काही एवढा विचार करता. ज्यांनी ज्यांनी करायचं, त्यानी केला बोलतेत कट करा. पण म्हटल त्याचा, काही एवढा विचार करायचा म्हटलं.
हा.
ह म्हणे सांगीता आत्या नव्हती का, त्या घर भरणी मी म्हटलं नाही. म्हटलं त्या काकु मी काकूला विचारलं तर काकू म्हणली की पुण्याला जायला. तिकड राहायला गेले, पुण्या तर म्हणे काचं काय म्हणे. दिदी सांगत होत्या. म्हणे आकाच काय म्हणे त्या सांगतात त्यांची सुनाचा व्हिडीओ नाशिकच्या घरी आहे म्हणून. वट सावित्रीचा फोटो पाहिला म्हणे मी. फोटो टाकला होता म्हणे त्याच हम्म. आणि कोण ये.
तेच झालं काय झालं ते, सांगितलं नाही कां.
काय झालं आता आपल्याला माहित नाही ना, नक्की ना त्याच्यामुळ कसं काय बोलत. दिदीला नाही माहिती दिदी मला विचारत होत्या, फक्त म्हणे मला कोण कोण होत त्या. घर बंद म्हटलं, कोण नाही म्हटलं अशा अशा आत्या होत्या म्हंटल. सगळ्या उषा आत्या हौसा आत्या, मंदा रेखा आत्या आणि तेच्यातली सोनीया आणि मनीषा होती म्हटलं.
ह ह ह..
हावश्या आत्याची पोरगी होती, पाहिलंच नाही ना.
हम्...
आणि त्या दिवशी पाहिले काकू का, आली त्या दिशी पाहिलं.
मग हटलं एवढ्या एवढ्या होत म्हटलं पाहुण्या, त्यांची म्हणे ते पूजाला कोण बसवलं होतं. म्हटलं निकूची मावशी काका होती, म्हणलं निकूची मावशी होती ती. म्हटलं हा, म्हणे तिला बरोबर बसून दिलं म्ह हा तिला त्यांनाच बसल होतो, म्हटल पूजेला.
हम्म. मग त्यांनाच बसवायचं होतं.
हम्म.. मग काय सुवासनी ते जेवू घातलं म्हटलं. आत्या दोघी सगळ्या, आत्या तिथंच थांबल्या राहाला त्या घरी. मग तेय चालू होत म्हटलं, त्यांच त्यांच तिकडं. दिदी मला असं विचारत होता, म्हणून सांगितलं असं असं कसल काही विस्तार. आणि मला नेमकी कांद्याला बाय येल होत निवडायला.
हा हा.. तेच्या मुळ मग ह.. ह.. बोलतान असं लै चं जास्त.
निमकी काय झालं निघाय. घरी निघायचा टाइम झाला, त्यांचा फोन आला. हम.. म्हटलं मला कोणी काकू म्हटलं, तर असं का पुण्याला जाईल. आणि काच काय खोटंच बोलली म्हणे, ति तुमच्या आत्या तुच सांग काकूपण. म्हणलं हम.. काकूच. हम्.. काकू खरं नाही बोलली मग काय, काय झालं मग असं. हे जाय नव्हती तेच्या कार्यत माणसं होती काय म्हणतील.
तर म्हणत होते माझ्या आली होती. उशीरा आली होती खूप उशीरा आली होती, आता उशीरा कडेमना रात्री. आत्या नाशिकची. हम्म.. हम्म..
कायचं काय काकु म्हणेल म्हण. आणि मला त्यांनी का खोटं बोलावं?
हा..
हा.. चाटाच मारली ना मग.
हम् हम् हम.
आता तिकडं देहरादोनला वाढव करून बसवली होती. तेच्यामुळे यान यांना, आमंत्रण नव्हतं एवढं काही. हे डेरादोनला नेले हेला, हा..
हा..
त्यांच्यामुळ मग यांना काय, एवढं आमंत्रण नसलं. जे ना अंकल आमंत्रण नव्हतं, तर ते नव्हते. म्हणजे त्यांचं काय व्हयल असल, काय असेल ते लग्नावरूनच काय होईल.
हम्.. आता कोणी नाही लग्नाला गेलं, एकाच शब्दात. कोणी नाही लग्नाला एकच सगळं.
ह एक तर गल्लीतली कोणीच नव्हतं, फक्त समोरचं घर होतं. आणि आ आमच्या आजीबाई होते तर तिला म्हण तिला काबर नाही आणलं, आजीबाई म्हण तिला फोन नाही कराला. करपाला हम्म तेच ना म. हं म बाकीच्यान याला सगळ्यांना पर्सनल फोन केलेली मला काय चारा नव्हतं का म तेच ना म. सतरा टाईम त्यांच्या जोडीला म्हणी चाला ना आमचास बरोबर आमच्या सरा सा मग काय बरी ते बाचा बाचा सनवते काय आम्ही काही जनावर होतो पण. आणि मग त्या पेक्षा मरूदे ना मंग हां.
मध्ये त्यांचाच कर.
ना मग काय अमेज घेऊन येता अजून.
हां.
हम्म समोरचा घर मोठे आहे की दाखवायला जातं.
म तेच ना. ठीक आहे मंग जाऊ द्या मी आता मला स्वयंपाक करायचा आहे हो.
बाय.